हॅलो.
हा हॅलो. ह्याच कॉलच नऊ मिंनटापासन का फुड दाखवाय लागलं?
अ नाही. ते फक्त तुम्हाला तसं दाखवतं. पण मला इथं दाखवतय आता बरोबर पंधरा सेकंड झालेत बघा.
होय का? ह. मग मला अं ह. एक कॉल तो आहे तो नऊ मिंनटाचा दाखवाय लागलाय आणि आस.
ते मगाशी जे मी, केलं होत मगाशी तो माझा होता ना. तो नऊ मिनिटाचा होता तो आहे तो.
असं काय बहुतेक वरती काय तर हात.
हा तो आहे गा तो. नाही त्यामुळे काही एवढं काही नाही.
हा एवढा काय विषय नाही हा बरोबर.
हा बोल आता बोल. तु मला रेसिपी सांगत होता ती कंटिन्यू करा.
तीच हा. म्हणजे ना, मी नाचणीचे लाडूची तीच रेसिपी सांगत होते. म्हणजे अ नाचण्या ना. ते पूर्णपणे आपण स्वच्छ निवडून वगैरे म्हणजे ते ‌ त्याच्यामध्ये कसं असतं, शेतातले बारीक-बारीक खडे वगेरे किंवा काहीतरी असतात हा. मग ते पूर्ण स्वच्छ निवडून वगैरे घ्यायची. आणि, त्याच्यानंतर ती अ आपण अ गिरणी म्हणजे कसं दळून आणाय ते जराशी भरड म्हणजे आपण अ बेसनाचे लाडू वगैरे कशे बनवतो त्याला थोडीशी रवाळ अशी, हा. तशा प्रकारे नाचणी ती दळून आणायची न आणि आण ल्यानंतर मग एक चाळून घ्यायची ती, मग त्याच्यामध्ये थोडा कोंडा वगैरे असेल किंवा काय तर किवा जास्त मोठं वगैरे असलं तर वर राहत आन चाळणीच्या जे खाल चा आपल्याला चाळून जो भाग मिळतो
हम.
त्याला ना मग असं एक वाटीभर तो भाग हे घ्यायचं. आणि एक वाटीला ना, एक अर्धी वाटी पुरेशी आहे तूप.
हा.
ते तूप घ्यायचं, हां मग तुपामध्ये ना, ते भाजून घ्यायचं, पूर्णपने पीठ, ते सगळं. आसं खरपूस, मंद आचेवरती, खरपूस पर्यंत, होई पर्यंत भाजायचं.
हं.
पण तेच्यानंतर, आ हा, मग अं, एक अ आपला खाण्याचा, हे असतो डींक. तो डिंकना काय करायचा, अ तुपामधून अ एक थोड्याशा तुपामधन, तो तळून घ्यायचा.
हां.
आणि हां तो तळून घ्यायचा, आणि त्याच्यातच लागलंच आपण, ड्रायफ्रूडस असतात, ते पण तळून काढायचे, साईडला.
हं.
त्याच्यातून, हां आणि अ आपण गुळ ना, असा म्हणजे, चेचून वगैरे असं ते नही, असं चिरून घ्यायचा, म्हणजे एक कच ह्याच्यामध्येच, लक्षात आलं, असं एकच सारखा हां, म्हणजे कसं हा एक सारखा, म्हणजे काय होतं माहितय, ऍक्च्युअली होतं कि अं, जर समजा, तसा गुळ आपण असा चेचून, मोठा कसा तरी, कसा तरी घेतला. म ते काय होतं माहितिये, जो बारीक चेचलेला गुळ असतो ना, तो गुळ लवकर मेल्ट झाला जातो, आणि जो मोठा-मोठा गुळ असतो ना, तो राहिला जातो. म त्याच्यामुळ होतं काय, की जो आधीचा गुळ मेल्ट जे, फास्ट झालेला असतो. तो करपला जातो, आणि नंतरचा गुळा आहे, तो तसाच राहतोय मग. त्यामुळे, ते एक, हां मग एक त्या कंडिशन मध्ये, तो विरगळायसाठी काय करायचं, चिरूनच घ्यायचा सगळा गुळ, आणि
ह्म.
तो आपण, जो डिंक आधी तळून काढलेला होता, थोडस थंड झाल्यांतर, थोडा मिक्सरला लावून घ्यायचा. आपले ड्राय फ्रूट्स पण मोठे-मोठे, लावून घ्यायचे, आणि नंतर मग त्या गोळामध्ये, ते गुळ पा-विरगळ असा झाला का नाही, म त्याच्यामध्ये ती, आपण आदो आधी जी भाजलेलं होत, जे सारण, म्हणजे पिठ जे, ते त्याच्यामध्ये घालायच. परत ड्राय फ्रूटस घालायची, आणि वेलची घालून, जसं आपल्याला हवं तेवढ्या पण आकाराचे ना, छोटे-छोटे आपल्याला, नाचणीचे ते लाडू बनवायचे, कधी तुम्ही असं एनी टाइम, म्हणजे अस, मनात आलं तर, ते खाऊ शकता, म्हणजे कसं प्रत्येक वेळेला अ नाचणीची भाकरीच करावी, किंवा त्याचे आंबिलच करावी, असं नाही.
ह्म.
पौष्टिक आणि कधीही आपण ते उचलून, खाऊ शकतो, आणि लहान मुलांना तर एकदम बेस्ट ते.
हां हां हां हां.
हो, लहान मुलांच्या साठी, ते बेस्ट होते, एकदम.
हां हां हं. नही हो, नाचणीच काही चांगलंच सोडा, खायला आपल्यासाठी.
हां म्हणजे ते, आता लहान मुलांना, ते नाचणी सत्व म्हणून, असं घेतात आणि ह त्यांना ते, हां म्हणजे, ते दुधात्न वगैरे, ते आता लहान मुलांना पाजवतात, ते. म्हणजे ते लहानापासून मोठ्यापर्यंत, असं काहीतरी पदार्थ, छान वाटतो, म्हणजे कधीत यात आणि लाडू, म्हटलं की जरा असं कस, आनंदानं खातात, लहान मुलं वगैरे ते अणि जस लहान मुलं, तशी आपण मोठ्याना पण आवळत आणि त्याच्यामध्ये ते आपण जे डिंक वगैरे टाकलेलं असतो ना ते कस दाता खाली असं रवाळा आणि मधी ते असं डिंक वैगरे तेन दाताखाली लय छान लागत ते त्याच्यामुळे एक वे खेळा आहे येथे हो
नाही ते तर आहे.
मस्त वाटतं ते खरं पण एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम पौष्टिक आणि एकदम हे आहे ते
नाही बघेन मी नक्की बघेन
आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये आपण गुळ घातलेला असतोय साखर हम हा साखरेच थोड पदार्थ टाळतो पण हे गुळाच हम बेस्ट गुळाचंही
हो हो..
नाही असतो म्हणजे कधी कधी मुलांना आम्ही ते बनवून ठेवतो परत आपलं म शेंगदाण्याचे लाडू वगैरे घरी बनवून ठेवायचं. ते कधीतरी हा ती कधीतरी मुलांना द्यायची खायला. म्हणजे हम् बरं पडतं तसं खाण्यासाठी ते
हा..
हा..
नाही ते तर आहेच सोडा.
तुम्ही असं काय असं म्हणजे घरी असं असं खाण्यासाठी कधी असं काय बनवून वगैरे ठेवता का मग असं?
हा बनवते मी शेंगदाण्याचे लाडू बनवते. किंवा शेंगदाण्याच्या पोळ्या बनवते.
बरं
हा असं पण मी काही काहीतरी खायला बनवून ठेवत असते.
हम् मग चालतय की म्हणजे असं नाही साखरे थोडस हेच साखरेचा पदार्थ खाण ज असं हे होतं आणि अ असं गुळाचा पदार्थ का नाही तसं अंगात आपल्याला कसं गुळापासून थोडं शेंगदाणे गुळापासून थोडं लोह मिळत ते ना कॅल्शियम भेटतं लोह भेटत. ते आणि ते काना खाणं गरजेचं असतं. असं काय तर नवीन नवीन पदार्थ केलं की पोरं खातात पण आणि मला पर्सनली मला आवडतो खूप शेंगदाणा गुळाचा अस लाडू वगैरे ते परत आपण हा असं म्हणजे पोळी वगैरे बोलला असं तसं मला आवडते ती हो मी अशी म्हणजे बनवत असते तवा कधी कधी कधी माझ्या डोक्यात आलं ना मी बनवते ते.
कारण साखरे मधून तरी आपल्याला काहीच नाही भेटत.
होय
हा
ते मात्र आहे.
नाही भेटत काहीच
त्यापेक्षा हे असे काय तर पदार्थ बनवून ठेवलेले बरेच
हो हो हो त्यामुळं जितकं होईल तेवढं म्हणजे गुळ आपल्या जेवणात म्हणा किंवा कशात, गुळाचा चहा म्हणा, काहीही गुळाचं जर केलं तर ते बरंच असतं.
हृ
हो.. ते बरंच पडतं.
गुळ मग, तस मग गुळ, असा -तसा खाणं रोज- रोज मध्ये आमच्यात कनई म्हणजे म्हणतात ना शेंगदाणे गुळ वगैरे खावा तेन, हा मग तेच होतं. त्यापेक्षा मग असं काहीत केलेलं की खाल्लं की म्हणजे ते आपल्या शरीराला भेटायचं ते सगळं भेटलं पण जातं,
हो, हो, हो. नाही ते तर आहेच सोडा, हो. नाही ते तर आहे, त्यामुळे हे असं बनवलेलं कधीही चांगलंच.
कधी म्हण म्हणजे असं खायला पण असं काही नाही वाटत बनवून ठेवलेलं असेल तर.
होय, होय, होय लाडू वगैरे किंवा हे असं तेवढाच एखांदा आणि नाही पोट भरतं पण ना.
हा..
तेवढ काय पण वाटतं ते
नाही ते तर आहेच. हो.
अशा ना छोट्या- छोट्याशा आपल्याला माहिती नसतं पण काही अशा
हो, हो, हो. नाही मिळतं ते तर आहेच सोडा.
हं..
बाकी काय म्हणताय मग. पाऊसा आलाय की नाही अजून तिकडे?
अजून तर इकडे पाऊस वगैरे काय आलेला नाहीय. वातावरण जसं आहे, तसंच आहे.
हा, हा, हा.
होय पण ह्या वातावरणामध्ये तब्येती खूप फुकट बिघडतात माणसांच्या, भरपूर तब बिघडतात.
खूप तब्येती बिघडाय लागलेत सगळ्यांच्या. थोडं ऊन होतं, परत पाऊस येतोय.
हा पण काळजी घेऊन, घेऊन काय म्हणून घेणार काळजी एवढ्या ह्याच्यात असं पण आहे. आणि म्हणतात काळजी घ्या, हे करा, गरम पाणी प्या, हे करा, ते करा. पण किती घेऊन, घेऊन किती काय माणूस एकादा माणूस घेऊन काळजी किती घेणार आहे? थोडीच हे काय बाबा एक तासाच किंवा दोन तास असं नाही ना, हे आता किमान चार पाच महिने तरी हे आता असच अस नाय. नेमके हेच्यामध्ये घ्याय ची काय काळजी तेच काय कळेना आणि आजकाल पाणी तर पावसामुळे एक ते लईच घाण सगळं येतंया.
होय.
चाविंना वगैरे पाणी खूप घाण येतय ना आता काय वर ते काय मग जसा पाऊस तसा त्यामुळे पाणी वगैरे घाण मग काय तुरटी फिरवायची तरी असं चालू असतय कापड बांधायचं म ते जे हाय तेच हाय हो पण ह्या वातावरणात एवढं मात्र आहे की ह्या पावसाळा चालू झाला ना ह्या वातावरणात कायमच खूपच तब्येत बिघडतात सगळ्यांच्या
हा
हम्म
नाही ते तर आहेच
पण या वातावर पावसाळ्यात नंतरनं ज्या येणाऱ्या नवीन आणि ताज्या सगळ्या भाज्या वगैरे तेन ते मात्र बघाय लई भारी वाटते
हो
होय असं बाजारात गेलो वगैरे ना की सगळं असं हिरवं हिरवं हिरवं दिस तं बाजार सगळा
हा
होय छान वाटतय.
हो हो हो नाही ते तर आहेच बोला
हम्म
काही नाही आता इकडं थोडं वारं सुटलंय तर पाऊस येईल असं वाटतंय.
बरं
हा इथे कारखाना पण जवळच लागला ना तर जास्त असतं इकड पावसाचं
पावसाचं वाता हा
हो हो हो
छान वाटत असेल ना असं शेतात शेतात वगैरे तेन असं छान वाटत असल.
हो हो हो छान वाटतं सोडा फक्त वातावरण सारखं हा बिघडत राहिलय. राहतं सारखं वेगवेगळं वेगवेगळं असं असतच.
तेच कि सगळीजणं अशी अं जे ते आपली प्राणी सगळी माणसं जी ती आपली सगळी आपल्या ह्याच्यात असत्याती.
हम्म
अं हो
हो नाही ते तर आहेचं सोडा बोला मग काही नाही बघा हो हो झालंय माझं जेवण झालंय. झालय झालय हो जेउनच
जेऊन बसले मी तुम्ही किती आता एक वाज एक वाजता
अ आता एक वाजता होय एकला मग जेवतोय तवर कामावरणं येतात मिस्टर मग जेवायचं नंतर
हा
म्ह
नाही ठीक आहे.
ते कामाचा ह्याच्यामध्ये ते काय जसं रुटिंग त्यांच तसं म ते आहे ना जेवायला लागतय मग ते कसं एकटं मग जेवायला बघत नाहीत. सोबत कोणत पाहिजे असं असते त्याच चालू ना,
हां
होय,
नाही ते तर आहेच.
हो एकटतेन मग तेंच्या,
नाही हो ते होतच.
ह
अ बोला, बाकी तुम्ही अजून काय दुसरं घरी करताय मग.
अ घरी म्हटलं तर मग ती हेच आपलं, आपले शे शेवणकाम करते मी घरी.
हा,
होय,
नई ठीक हाय.
ब्लाऊज वगैरे ते शिवते करत आपली साडी वगैरे पिकव, फॉल तेन ते पण कधी ते म्हणजे, आपल्या घर कामातून कधी दे घातला की तेवढंच ते, करत मी होय हम्,
नाही काही ना काही करत राहण राहिलं तेच बरं असतं,
हो